हां बोलं.
झालं कां जेवणं?
हो जेवणं झालं बरं कां. तुमचं? कांहीं नाहीं भांडे घासत आहे.
खाली आंज भाजी
आंज चिघोहर.
अं हं.
चिघोहर खांल्ला? चिघोहर आवडतं कोणं? चिघोहर चिघोहर.
अरे बापरे! आंज तरं भारी आहे मगं.
आंज भारी जेवणं झालं.
हां हां
खारोड्यांत हां त्यां मामाच्यां घरूंन आणल्यांस सोणखेडयांत
मलां वाटलं कां विकतं बिकतं घेतलां.
नाहीं नाहीं विकतं नव्हतं घेतलां पाहण्यांस पाहु चालतां.
कामं कांहीं नसलं नां आंता घरीचं असेल नां मगं.
हां घरीचं आंता चालं होते नां अभियांनाचे ईकडे पळनं तिकडे पळनं गांधी लिन हे आणि तेल.
कायं कमी कामं झालं की भै यां महिन्यांमध्ये लयं कामं केलं आम्हीं. हांव ओ.
बरं आहे नां मगं कामाचं लागतं.
हं कायं करतां घरी बसूंन बी मगं.
घरी बसूंन तरी कायं आहे.
हो हो एक एकमेकांच्या तोंडाकडे पहांत बसलेला ते बरं आहे माणसांकडे हो. प पनं कांहीं पाहिजे आंता पाहां पनं कांहीं ऑर्डर पाहतां आम्हांला आंज केलं.
आं.
ऑर्डर पाहां म्हटलं आम्हांला.
बरं पाहिलं नां आल्यांवरं सांगितलं नां.
हो सांगा आम्हांला. हां करूं कांहीं तरी बांस मजेतं. खारोड्यां केल्यां आंज.
खारोड्यां केल्यां कां बाजरीच्यां?
होऊं. बाजूंच्या खारोडयां केल्यां आंज जमलां तूं हिशोब करूंन घेऊ म्हणलं
आवांज कां कमी येऊं राहिला वैशाली तुझां?
आवांज कमी कसं कां येते तुझां मालां चं कळतं नाहीं.
असां ठळक आवांज येतो त्यांच्यावरं तुझां वालां बारीक येऊं लागले.
थांबा आंता येतोय कां?
काय झालतं आवाज कमी केला होता का?
हा नाही, कमी नव्हत करेल मी ते फंक्शन चेंज होईल होत. धक्का लागला होता त्याला, त्याच्यामुळे आवाज येत नव्हता नीट. हम्म.. तुमचं काय चालू ये?
आमची आत्ताच जेवनं झाले.
हो का?
आता ढोराण चारा-पाणी
फक्त हे सुरू होईल, काय गं? नाही नाही.. हा हा.. बोला.
शाळेत गेला असेल ना ग.
हा पोर शाळेत जा गेले ना.
येतात दुपारून घरून परत
पोरं शाळेत गेल्यावर लगेच दांगडो कमी होतं.
लगेज दामलाड बंद झाल पुन्हा हाय का नाय असं होत.
आ..
सकाळी फक्त सात वाजेलोग आमच
हा.
सगळे पळत्या ऋषी दिवटिला जात्या. पोरबेजी शाळेत जात्या.
हम्म.
काय म्हणलं?
आम्हीच राहतो म्हणलो तीघी जन
हा.
तुमचं काय आहे ते, ग्राम संघाच रेकॉर्ड तेन झालं काय कम्प्लीट? ग्राम संघाचा रेकॉर्ड झालं का कम्प्लीट तुमच
हा ते झालेलं आहे पण मग हेच राहिलेलं आहे या सिद्धीचे
आमचे ते सगळे तसेच राहिले कोणी मनावर घेईना नाही त्याला हा ना ठरवलं
दादा आणि मी जाणार आहे ना आज
हम्म
ते आपले कम्प्लेट करून ठेव नय
हा ना आपलं बी कम्पलेट करून ठेव मी वर्षाला म्हणलेय ते नाही मी वर्ष त्याला म्हणले होते, वर्षा म्हणते जाऊ दे तिकडे आले का आपण द्यायचं साहेबा करून खाऊ घालू आणि काढून देऊ
हा ह
हा. सगळेच भाकरीवर नाही रा
माय वर्षा जीव नाही घाबरत म्हणा
हा तिचा जीव घाबरत नाही, लयच पक्का जीव आहे तिचा
नाही वर्षाचे जीव कधीच नाही घाबरत कोणी काही म्हणा काहीरा
हो हो घाबरतच नाही आपणच लई घाबरेलहे.
अ..
आपणच घाबरतो. हा हा... आपल्यालाच दम निघत नाही.
हा हा पद्मा म्हनती वर. च्या जीव कसं अस नाही घाबरत मुक्त म्हणला हाव बाई
हो बाई कसंच नाही घाबरत तरच आपणच कसं काय घाबरतो काय माहिती
ते असं आहे ना मग ज्या हे केलं तसच वागायला पाहिजे पण मग वर्षा सारखं कारण आपण जेऐकतो. कून घेतो ना तर मग ते कसं राहत लगे मग ते लई ते येऊन जात
हो...
ते तुम्ही गटाचे नाव टाकले होते का ते पंधरा पंधरा हजार रुपये राहिले होते ते गटं
हाहा तुज काय म्हणला?
गटाचे नाव दिल होते म्हणलं ते पंधरा पंधरा हजार आरेएफ वाल्याचे. हम्म आले ना ते पैसे काल वाटत काही काय गटाला आले हा हॅलो आमच भी पार नाही मलाच चौधरी सर म्हणे आले म्हणे आमच्या भटजीच्या गटाचे येले काल चौधरी सर हो आता एका गटाचा अकाउंट नंबर माघितला.
पान लागन मलां यांची कराव लागल
मेसेज येत असेल ना हो
नाही ना मी माझा मोबाईल नंबर लिंक नाही करेल ना त्याला
नाही का? आमचे बी आले असल पैसे मला जायचं आज पैसे टाकायला मी एंट्री मारून आणते मला पैसे टाकायला जायचे आमचे पण
होव का पाय मग आले काय तोय मग आम्हाला कळल.
होव ना,
ज्यानं च ज्यांच.
कितीकॉल राहिले बाकी.
तू पाय म्हणल ला मग आम्हाला कळन आले का धीथ हा.
म्हणलं किती कॉल बाकी राहिले.
लगेच जायचं का, म,
नाही लगेच नाही जायच आजून गज उशीर हे.
हाव का? हम्म..
सोपती पहा कोण तर भेटल पाहिजे.
बाकी मग?
बस मजेत हे बाकी. हिशोब बिशप करू म्हणलं आज.
आ...
हिशोब कारायचा राहिला ना आमचा.
हॅलो!
म्हंटलं हिशोब करायचचा राहेलये हिशोब.
हाव का? मी लागले होते कामाला, पण आता म्हणलं बसाव थोडा वेळ मग
मी रात्रीचेच केले बई बरेच फोनं.
हाव का?
कामात राहते त्याच्यामुळे मं असं वाटतं कसं
हा दिवसभर आता राहतं म्हणा, पण म आता कहीच बसल्याचं काम
पारा कोणी कोणी झोपेल राह तं बिना कामाचं.
हा ते होतं.
ह हो झोपेल राहतं कोणी कोणी.
हाव काम नसल्यावर मग काये?
हावो. दुपारी झोपेल राहत्या बाया लगेच. या ना मंग भटजीला, या ना आम्हाला भेटायला.
येईन ना.
तुम्हीच राहिल्या बरं का आता, आमच्या घरी यायला.
हाव ना.
हो
येतील वर्षा अन तुमचं शेजारी शेजारीच ये ना?
गल्ल्या चेंज ये ना, तुमी पाहिलं नही का तवा?
हम्म हम्.
ती पलीकडच्या गल्लीला अन आम्ही इकडच्या गल्लीला.
बरंये.
हावो या मग.
आमची दाळ कवर चालती काय माहित बई निसणं.
कसं तु लयच मग ते लयच पाठ आली असल ना त्याला तर मं निसावंच लागतं. लागणार तुम्हाला, मान पाट एक होती अन झोप येती बई.
त्याच्यामुळेच मग भाऊ अन ते गेले असल.
हा ते गेले मळ्यात.
हम्म.
मळ्यात काही नही. ते मशीन येणार होत ना.
वल्लं चिल्लं झालं की मग
वल्ल्या चिल्ल्यालाच सुरुवात केलीये आताशी. गुढी पाडवा झाल्यावर चालू केलंय ना ते. चालत नव्हतं ना आम्हाला लग्नाच्या अगोदर.
तं दोन चार दिवस आता आहे पावसाचं वातावरण.
हा ना तांदुळाचं, तांदूळ टाकून देयेले. मला आज तांदूळ उपसून घेणंये.
हम्म.
उदयाला तांदूळ दळून आणेल.
हाव.
लगीन तर पापड कराल तांदुळाचे पापड करून घेणार - एका दिवसाचेये पापडं करनं. पाहते मशीन चेच करणये. मशीन
तो येतो अन लगेच कमी होऊन जातो.
त्याला काय होऊ राहायलं, माहा मोबाईल खराब झाला काय
हम्म आवाज जास्त येतो येतो आणि लगेच खराब म्हणजे आवाज लगेच कमी होऊन जातो.
ते मला मोबाईलच द्याय लागते. वर्षाचा माबदला कुठून
आ हा
ह्या वर्षी आनतच नाय ठेऊन देला.
नवा घेऊन टाका आता.
नको आता आता दिवाळीला.
म्हणल नवा घेऊन टाक.
दिवाळीला घेईन दिवाळीला.
हाव का.
हाऊ, पैसे बी नाही ना ओ नवा घ्यायला. तवर हा
पेमेंट होईल म्हटलं तवर.
हा हा
हा
पेमेंट कवा हुणार आता पैसेच नाही आता बॅलेन्स टाकायची पंचाईत होऊन राहिली.
आता काय बोलू राहिले आता लगेच आवाज येई ना.
हॅलो!
हा आता येऊ लागला हा येऊ लागलं म्हणल बोल ना.
ते स्पीकर जवळ बोलले की मी मग आवाज येऊन राहतो म्हटल.
हाऊ का
हम्म तुम्ही एवढं द्या काम काय कराल्यास. भांडी घासत होतो.
हा हा
ते आज खारुडा केल्या.
हम्म बरय म.
कपडे धुऊन वाळू घालू गेले वरती धुऊन वाळू घालू गेले वरती. वरती जायाची जीवावर आलं म्हणून मी खालीच भांडी घासत बसलोय. येऊन राहिला की नाही आवाज आता बी.
आता येऊ लागला.
नाणी चिघोर कराले. हॅलो!
दरवेळेस सोपा असा कसा केला ह्यो पोरांनी सगळा फाडला ना बाई.
आनं घेशऊन जा तुम्ही. मेर माय कपडे वले आहे मी बसेले फक्त अस आहे.
हा ना.
नाही काय नाही बाई, जेवण केलं काय? जेवण करून लय हा व्हडिओ कॉल आहे हा हा हा.
हॅलो!
हॅलो बोला ना.
मग का उन हस्ती गं
मी, सासूबाई म्हन्डलि ओल्याचं कपड्यावर भांडी घासत बसली काय.
हं हं हं हं.
अक्का नाही घरात, थांबा मी आले. तुम्ही काय खाल्ली भाजी आज. हॅलो?
हां.
काय भाजी खाल्ली कशाचा चिवडा दिवाळीच पडेल ते अजून आमच्या घरात खायाला कोणाला हौशीयं एवढ्या खाणारेच अशती अशी पैलवान अस ते आम्ही सगळ
आमच्या डब्ब्यामधी सगळं आलं हां. ते ह्याला इंद्राला
या ओ चुगर खायाला?